तेच प्रॉफिट होतं भाई पण आता चालू प्लॅन दुसरं काही नवं काही घ्यायचं. विचार करतोय एक लागच घेऊन येतो आता
क्रॉक्स कती घेतोय मग क्रॉक्स
क्रॉक्स नाही रे गाडीबद्दल बोलतोय रॉक्स थार ची रॉक्स नाही का हा थार रॉक्स महिंद्राची हा नवी आली ती
हा.
मंग गाडी घेऊ आवग जावंग कुठतरी ऑफ रोडिंग आम जा यायस ना. काश्मीर ला जायचं का ट्रिपला
जाऊ ना हा.
पण आता पण अं मी असल तू अ माझ्या दोन बहिणी अजून दोन मित्र होन अस आणि तुझे कोणी मित्र असले त्यांना बोलून घी.
हा चालेल ना.
जाऊ आवण सगदाना मस्त रीलल बल बनू एन्जॉय करू. काढूय किती तं गरज तर नाही लागणार माझ कॉन्ट्रॅ कि काढून घेऊ. फाऊ किती काडायची का कॉन्ट्री
हा.
हॉटल विटल तर सत पाण
हा ना.
पन्नासच्या आतून पंचवीस मध्ये होऊन जाईल आपली ट्रिप फक्त हा असं वाटते फक्त पण कसं पंचवीस मध्ये कशी फक्त खाय प्यायचं आणि राहायचं.
बस एवढंच.
हट हा पेट्रोल तर वेगळं करशील का मग गाडीवर चालू ना आणि खार थार रॉक्स ये ना ती डिझल प्लस पेट्रोल एक.
असंय का?
तो हाब्रीड मोनमध्येैर चालूून म असत तर
हा हा.
मग मला कमी जास्त लागत राहील ना.
हा ते पण आहे बरोबर.
कसं एकदा टाक टाकी फुल जास्त
हा एकदा टाकी झाली तर काही नाही हे की नाही.
हा मायलेज त्याच्यावर अजून गाडी नव्हवी तर तसं दमानी घ्यायला लागतंय पण नाही करू शकत पोरस गाडीवर गाडी जार वे जुनी झाली असते ती गष्ट ह नवी नवी काढू.
हा.
मडनी डायरेक्ट शोरूमधून उद्या गाडीची परवा फाई डेट फिक्स करून बड्डेच्या दिवशी डायरेक्ट जिथे तिथं स्टोऱ्याचं स्टोऱ्या
हा हम् किती पडता पडतीर ती
आां.
कितीपर्यंत पडत चार रॉक्स
पंचवीस हा आता मी बेस नाही येणार पण मी त ठरवलेला डयेट टॉप घेतो.
स्टॉप घेणार डारेक्ट
हा टॉप मला जरा अजून माग पडेल डाऊन पेमेंट येन ते रोड टॅक्स जे एस टी स लागले.
हम्
सगळं लागून होईल मगात पडेल जरा.
ऑन रॉड किती एवढीच आहे का प्राइस.
नाही ऑनरोड कमी आहे पण ते असं आपल्याला जे पाहिजे नाही. ब्रँड न्यू नव कोरवायची न्यूज काय करणार ना.
हा ते पण.
हम्म. तू सांग.
आणि नाही आता मी पण बघतोय.
सो आला असल काहीतरी प्रॉफिट.
नाही माझ.
त्या स्टॉक वरच करते अजून.
हा.
लावून ठेवली फक्त चेक करत जा बाबा जर तूला आवल ना. तर लावून जर सोडून देत असेल तर याना डायरेक्ट नंतरन पाहायचं. न तरुण कस म्हणजे आ तू आज. लावले स्टॉक वर किती तीन असा वस्तू तीन हजार लावल्या.
हा.
आहे ना पुढचे म्हणजे एक दोन दिवस जरा इग्नोर करायचं तुझं कसं ध्यान राह अरे वाढले क नाही वाढले क नाही पण ते नाही वाढले. तुला डिसअपॉइंटमेंट होईल तू वापस लावणार नाही ते कराहिजे. एकदा टाकून द्यायची विषय सोडून द्यायचा डायर नंतर चेक करायचं.
हम्म.
ते वाढत राहता अन्य हे जे हे आहे ना वाढणारे त्याच्यातच लावायचे.
ह आणि खूप दिवस झाले तर मग.
नाही असं नोटिफिकेशन येलणारे जर लॉस होत असेल तर. सेटिंगस ऑन करून ठ फक्त. पण प्रॉफिट होत असेल तरी नोटिफिकेशन येऊन जाईल.
हां.
हा,
ह आता होल्ड वर नाही ठेवू शकतं का आपण.
गोल्डचं सध्या रिस्की मामलं आहे असं गोल्डचा रेट वाढलेलं आहे.
नेरे हल्ड होल्ड.
होल्डवर ठेवू शकतो ना असं काही नाही तुझ्या र किती वेळ तुला होल्ड ठेवायचं ठव. पण तू याकडून राहायलाच तेवढं ओल्डर. तू मध्येस म्हणा मला काढून घ्यायची तर ये ना वरचे काढवर का.
बरं बर.
परणी वर ख म्हणजे बेस टाकलाय आणि तेथ न काढू. वरवरचे काढून घ्यायचे मी तेच करतो.
हा. तू किती दिवस ठेवतो.
आं.
तू किती दिवस ठेवतो.
मी डायरेक्ट मग मी टाकतो. ना पंचवीस तीस टाकतो आणि ते पण ना मी महिनेभर ठेवतो.
हम्म,
तर कमी टाकत असत तर ही गोष्ट
ह कोणते कोणते टाकतो.
मी गोल्ड मध्ये टाकतो नंतर युएस टीआपल्या ह्याच्यात बिटकॉईन. पण बिटकॉईनचा असं रिस्की सिन आहे जरा त्या आज मी टायमर लावून मी करतो.
असं आहे. तू सकाळी साडेनऊ वाजता बसतो का मगं.
नाही नाही रे सकाळी मार्केट ऑफ राहतो बाबा मोस्टली ते ना सकाळी. काही म्हणजे तुला कोणतं मार्केट भेटलं तू दहा वाजता जातो तव शिक देवा ना तुला एन एफ टी
हम्म,
ते एल आय सी त्याचे मार्केट भेटलं आता काय रात्री बसतो मोस्टली
असं आहे. का.
आणि रात्री कसे इंटरनॅशनल चालू राहतं ना
हा,
आम्ही मी त्याच्यावर करून घेतो प्रॉफिट करून घेतो इझिली.